हा काय करलाय
काय नाय बसले बघ आता
हा तुम्ही आता गाडीवरन गाडी हाय
नाही नाही सायकल हाय माझ्याकड सायकल हाय.
सायकल हाय हा हां हां
हो.
आणि काय म्हणता मुलासना आ आवरून यायचं म्हणजे लेट होत असल सकाळी
हो सकाळच जरा लेटच होते तरी पण किती नऊ साडेनऊ ला म्हणजे ओ पण करतेय मी सोडा
हा तरी लवकर करता की.
हो नऊला तर नऊला एक एकदा ओपन करते मी आवरते भराभर कारण ग सकाळचं कसं इथून कंपनीतल्या बायका जात असतात ना त्यामुळ कस्टमर सकाळच असते नय जरा परत लेडीजचं हा लेडीजचं पण साहित्य लागतय. त्यामुळं हा
जरा लवकर उघडलेलं बरं पडतय म दुपारचं जेवण तेनं
डबा घेऊनच येते मी मी घरी जायीत नाही त्यामुळ
म संध्याकाळी जात
संध्याकाळीच डायरेक्ट हो. म्हणजे पाच सहा वाजता जाते पोरग्यासाठी त्याला जरा खायला बनवून देते आता पाच ला जाते सहाला ब येते परत म एक तासभरच बंद ठेवते.
म घरी मुलग्याजवळ कोण असतय.
अ दिवसभर शाळा असतेया त्याच्यानं त्यांना मग सहा ते आठ क्लास असतोय. जरास मग असे मम्मीकडे असतोय तो म थोडा वेळ.
हा हा हा हा हा हूं घरी म को कोण नसतय.
नसते होय.
हम्म
आठ नंतर सगळी घरी
हा हा हा आणि काय म्हणता
काय नाय बघा निवांत
निवांत आहे.
हम्म
आता गणपती जवळ आले की,
हो आता गणपती आणि हे श्रावण सोमवार नवीन आता होय. नवीन आता उपवासाच तेन उपवासाच तुम्हाला थाली पीठ करता येते काय साबूचे ते?
नाही हो कधी केला नाही शाबूचां थालीपीठ.
अ कसं करायचं शाबू आणि वरी भाजायचं चांगलं.
हां
आणि ते मिक्सरला फिरवायचं.
बारीक होतय ते?
होय होते की भाजायचं चांगलं भाजून दोन्ही वेगवेगळं भाजायचं घरात.
एकदम लालसर भाजायचं काय असं
नाही नाही नाही नाही असं पांढरं होतय ते शाबू अशी फुलत्या. आणि वरी पण जरा असं मोठं होते थोडस हा शाबू जरा फुलतया.
हा हा हा हां
मग ते कडक होते थोडं ते भाजला कीनय मिक्सरला फिरवायचं. आणि आपण भाकरी कशी करतोय तसं मळायचं आणि ते पीठ घ्यायचं त्याच पीठानं लाटायचं आणि आपण च चपाती कशी भाजतोय पहिला पाणी लावायचं भाकरी टाईप मग ती परतायचं. आणि मग तसच हे करायच परत बटाट्याची भाजी करायची म्हणजे फक्त त मिरची घालून जिरं खात हा जिरं खात असलं तरी जिरं चालतंय जिरं घालायचं कडेपत्ता घालायचं. आणि बटाटू हाय असं परतायच. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याच कूट घालायचं हा ह्याच्यात पण आपण पराठा करतो. म्हणजे ते भाकरी करतो त्याच्यात बटाटू घातलं तरी चालतय. हा भाकरी म्हणजे शाबू वरीच असते की नाही ते बटाटे उकडून पीठ असते की नाही त्यात शेंगदाणं बटाटू हिरवी मिरची घालून मळायचं असं पीठ. आपण भाकरीला कसं मळतोय तसं मळायचं. हा मळायचं आणि अ त्याच गोळ करायचं. आणि चपाती लाटतो तसं लाटायचं गोल.
हां
आणि मग टाकायचं तव्यात आणि एका साईडला पाणी लावायचं. मग ती भाकरी कशी होत्या तसं परत काढायचं आणि परत हे करायचं.
हा म्हणजे ते फक्त भाकरीेसारखंच होत म्हणजे तळायचं बिळायचं काय नाही न मग ते?
नाही नाही तळायचं नाही. का नाही तळायच पण नाही भाजायचं पण नाही फक्त तव्यावरच परत आपण भाकरी कशी काढून परत भाजतोय तस भाजायच नाही दोन्हीकड साईड तव्या भाजायच लय छान होतय आणि बटाट्याच ते करायचं आणि शेंगदाण्यायचं अं शेंगदाण्याची आमटी करायची. ते पण छान लागते त्याच्याबरोबर. हा त्यात बटाटो वगैरे सगळं घालून केलं की नाही छान लागते.
हम्म तेच की तुम्ही करता उपवास?
हो म्हणजे एकादस असत्या. परत गुरुवार असतोय. त्यामुळं करायला लागते काहीतरी काहीतरी नवीन नवीन वडा असत त्याच वडं शाबूचं वडं करतोय कवा कवा.
हा हा हा हां शाबूच्या वड तेल वढतंय ना खर ते.
नाही ते आपण असं अ गोल करायचं आणि त्याला होल करायचं मधी. नाहीतर असं चपट करायचं. अ सॉरी असं गोल करायचं एकदम आणि असं हे करायचं नाही शाबण जास्त म्हणजे मध होल केलं क नाही साईडन भासते पूर्ण त्यामुळे त्याच्यात तेल नाही घाल राहित
राहत नाही ते हा हा ह नाहीतर कसं आम्ही जस कर त तस ते
ह
त्याला जर तेल तेल लईच ऑइलीलाही वाढतय हाता सगळं तेल लागते
मधी होल का पाडायचं मध होल आता वडा केला चपटा करायचा चपटा केल्यानंतर मध्ये होल करायचा न करायचं मध्ये होल केलं की तेल बरोबर हे होते सुटतं नाही म्हणजे जास्त लागत पण नाही व्यवस्थित कुरकुरीत पण आहे ते मध हा
हा भाजणी पण छान होत असेल
छान वाजते हो तस आणि ताकाच मग जर आपण शेंगदाण्याचं नाही केलं आमटी ताक असते की नाही ताक घ्यायचं अ िरम मोरी फोडणी टाकायचं कडीीपत्ता टाकायचे मिरच्या टाकायचं आणि ते थंड होऊन द्यायचं दोन मिनिट आणि त्याच्यात मग त्याच्यात मग ताक वतायचं आणि मीठ घालून दोन मिनिटं ठेवायच ते पण छान होते मट्ट्या टाईप हा फक्त आपण आलं घालतोय पण त्या आलं न घालता ह्याच्यात फक्त मिरची घालायची
मिरची घालायचं हा हा
हा आणि ते जरासं दोन मिनिटं थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यात ताकवतायचं ते वड्यासोबत लय छान लाग हा त्या फोडणीतच दाकवतायच
ताकवतायचं हा हा हां हां
उकळे आणायच नाही किंवा गरम सुद्धा करायचं नाही
गरम पण करायचं नाही म्हणजे गॅस बंद करूनच होतलं तरी चालेल
हा गॅस बंद हा गॅस बद त अ आपण फोडणी टाकलेली असते की नाही ते गार होते एक दोन मिनिटं पाच मिनिटं गार होते त्याच्यानंतर मग ते वयच ताक त्याच्यात मीठ घालायचं आणि पंधरा मिनिट तसच ठेवायच ते मीठ घालून आणि नंतर पंधरा मिनट त्यांना खायचं वड्यासोबत एक नंबर टेस्ट लागते हा हा टेस्टी लागते ते
हा हा हा हा
मी घरात असं मोबाईलवर म्हणजे घरात पण आणि असं मनातच काय येल असं तसं ते करून रीकामी होते
करून रे का मग खर ते नाही ते कसं पण कलं ना तर काही पण घातलं की छान होतात ते सगळ रेसिपी आता पण मोबाईल म बघतो त्यांनी काय असं काय हे करून घातलेले नसतत काय पण घातलं की ते एक भाजी वेगळेच तयार होते
हम आणि मी मोबाईलमध्येध्ये बघतोय आणि ते करताना करतेय वेगळं खरण कणे चव लागते ते वेगळ् च लयीच भारी लागतं ते असे करते त्याने सांगतात. ते साहित्य घालतच नाही. मी- हाय हे आपल्या घरात जे अवेलेबल आहे ते घालायचं कुठन काय काय साहित्य घेऊन यायचं
त्यांनी सांगतात भरपूर काजू घाला, बदाम घाला
व्हय कुटन आणायाच मुलखाच महाग झालय ते. जरी आणलं तर ते दहा रुपयेच कुठं लागायच ते दहा वीस
नाही लागत नाही ते काय त्याच्याऐवजी जे असेल ते ते घालून केलं तरी पण मस्त लागतय
तरी पण टेस्टी लागते ते घरातल्या घरातलं आपलं
हा होय छान होतय ते भारी सगळं
आता मी पण तसं करते का टोमॅटो जास्त आणि ते टोमॅटो, कांदा एक वेल्दोड एक दोन तीन मिर टाकते आणि दोन लवंग घालते फोडणीत सगळं भाजून घेते आणि मिक्सर लावते,
हम् हम
आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय पण घाला तुम्ही मटकी घाला किंवा अख्खा मस मसूर घाला बट बटाटा बारीक चिरून घाला आणि ते फक्त ते
चव लागतय
हा ते ग्रेवी घातलं की झालं ग्रेवीची भा
झाले की हो स्वीट मध्ये काय खातय का नाही
काय ते
स्वीटमध्येध्ये
स्वीटमध्येध्ये एवढंच आहे नाही शेवायचं खीर गव्हाचं खीर एवढं जास्त झाला विशेष करून हा गुलाबजामुन ते कधी करत एवढं काही जास्त करत नाही कधी तर अस असे
हम्म हम्म आमच्या गुलाबजामन रेग्युलर असते आम्हाला तेच जास्त आवडते त्यामुळे तेच असते
मग रोजच्या रोज असतेय तुमच्यात
रोज नसते आठवड्यात ना दोन तीन वेळा हा खायला असते हा दोन तीन वेळा असते आठवड्यातन हा ते लागते सारखं मेहनती आहे
ह आवडीच पदार्थ नाही विशेषतः गुलाबजामुन सगळ्यांनाच आवडतय अस काय कुणाला आवडत नाही असं नाहीये
आणि ह खीर केली तर मग गव्हाचीच भिजत घालायचं खपली गह त्याची करतेय खिर हा तची छान होते शेवायचे आम्ही कधी करत नाही केली तर गव्या गव्हा हे जे आपलं गव्हाचीच करते जास्त
गावाचेच हां आणि बटव्याची तर करत नाही
नाही बटवा म्हणजे काय
बटवा म्हणजे शाबूसारखं असं असत ते शाब आपलं शाब असतात ना त्या साईजचच असं घवा्हाच पीठ आणि त्याच्यामध्ये जरास सुजी घालून ते सुपामध्ये असं हाताना हलवून हलवूनलून त्याची बारीक बारीक जरा असं थोडं थोडं पाणी घालत हलवून त्याचे गोळे गोळे होतात ते म ते गोळ झाले की ते वाळवायचं उन्हातन ठेवायचं ते वर्षभर राहतय कधी पण तुम्ही करून खाऊ शकता
हा हा एक दोन मिनिटं हा दोन मिनिट एकच दोन मिनट
हा
चा तेवढे ऑन हॅलो
हा हॅलो
हां बोला म
हम्म
असच
ते बटव्याच पण छान लागत
ते कसं करतय बटव्याचं काय
बटवा पण ते कसं भाजून घ्यायचं तूप घालून
हा मग ते बाजारात मिळते
हा मिळ दुकानात पण मिळत मिळतय किथे बटवा
काय म्हणायचं त्याला
बट बटव्या बटवा म्हनायच बटवा
बटवा कायु
हा शाबूसारखं असतं बटव्याची खीर करायला असते बा ते बटवा द्या म्हणायचं हा मग ते पण कस तूप घालून जरा भाजून घ्यायच भाजून घ म त्या दूध साख दूध गुळ घालायचं
हो
वलदोड जरा घालून मीठ जरा घालायचं म्ह शिजवून घ्यायचं त्यात कसं करायचं पहिला आपण दूध पाणी घालून ते शिजवून घ्यायचं पहिला बटवा सगळं म्हणजे कसं जे गोड पदार्थ घातले की ते जरा शिजायला उशीर लागते नाही शिजत नाहीत लवकर त्याच्यामुळे नुसतं पहिला शिजवून घेतलं नंतर गुळ घातलं तरी पण चालते आणि त्याच्यामध्ये जरासं ते आपलं जरा घट्ट किंवा सगळं एकसारखं होण्यासाठी त्याच्यामध्ये सुजी भाजलेला असल किंवा रवा भाजलेला असलं तर ते गरम पाण्यात भिजवून घ्यायचं. आणि ते जरा घालायचं त्याच्या म्हंजे म्हणजे दाट पणा येते त्याला. छान होतेय ते पण आपलं कस्टर्ड पावडर घाटलं तरी पण छान आ होतय. छान लागत तो.